हॅलो.
हा, आहेत.
हा येतोय, नमस्कार ताई.
हा, नमस्कार. ठीक आहे आता. सकाळची कामं, चाललीत माझी. होय. हो, चहा पाणी झालं. आता चपात्या करायचं चालंय माझं. चपात्या करत करत बोलते, कारण वेळ नाही भेटत परत.
बोलूया, गप्पा मारू. लाडू करायचे होत ते जरा मला. म्हटलं, चला लाडूच्या पाककले विषयी बोलूया जरा.
हम्म. कोणत्या प्रकारचे लाडू करताय?
आज, आज शेंगदाण्याचे कूट शेंगदाण्याचे आणि गूळ घालून, लाडू करायचे होते.
अच्छा! शेंगदाणा लाडू, उपवासाचे?
हा. उपवासाला पण चालतात, असे पण चालतात. खाण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढतं. हा, गुळ अस तो ना त्याच्यात.
बरोबर आहे.
शेंगदाणे भाजायचे आधी, मग टरफल वगैरे काढायचे थोडं मिक्सरमध्ये वाटायचं ते, गुळ पण टाकायचं चिरून त्यात.
हम्म, पाकातले पण होतात की.
पाकातले पण हा मग अ अर्धे ठेवायचे, मग ते शेंगदाणे थोडी हाय ना.
हा, त्याची वडी पण होते.
वडी पण होते, छान होते वडी पण. उपवासाला पण चालते, मुलांना पण आवडते.
हो, म्हणजे आम्ही दोन्ही प्रकारे करतो. साखरेची पण करतो हा असं, आणि गुळाची पण. म्हणजे करायचे झाले तर असं.
हम्म हम्म हम्म. मी फक्त गुळातच करते मी.
अच्छा! आणखी कोणते पदार्थ बनवता?
आ जे अजून पण बनवते, मी.
अगं, सगळ्या प्रकारचे लाडू?
सगळ्या प्रकारची करते. ड्राय फ्रू ड्रायफ्रूट असतात ना, आपलं बदाम, खारी, खोबरं, डिंक घालायचं त्याच्यात गुळ घालायचा. अशी पण करते. हम्म. डिंकाचे लाडू. ते पण चांगले थंडीत केले त दोन तीन महिने टिकतात
हो असे पण ते वरच्यावर केले जातात.
हा केले जातात. मी करते. हा मुलांना करते. मग बरं पडतं ना ते.
हा टिफिन वर,
लांब राहतात तर, आपलं खायला मध्ये आधी बरं पडतं
सगळ्यांनाच बरं पडतं ते. आपल्याला पण चालतं ते. खाल्लंच तर.
आपल्यालाही चालतं. हम्म बरोबर हम्म.
मग काय त.
लाडू मध्ये अस लाडूमध्ये वेलची, जायफळ टाकायचं. सुंठ पावडर, तूप टाकायचं. जरा पावसाळ्यात ते पण चांगलं. शेंगदाण्याच्या वगैरे लाडूमध्ये ना, नाही हो खूप उन्हाळाय. अजून त पाऊस कुठे पडतच नाहीे हे.
हा इकडे पण तेच झालंय सगळं. पूर्ण गरम होत सकाळी
चांगलय.
हम्म. दहा मिनिटं सकाळी पडला फक्त. म्हणजे भिजून आलो चालायला गेले त्या. तेवढंच काय ते पहिला पावसात. भिजल्याच झालं जरा थोडस.
बर वाटलात.
गेल्या वर्षी खूप पाऊस होता ह्या वर्षी नाहीच. एकदा कसलच
दिवाळीत तुमच्याकडे कोणते लाडू करतात? दिवाळीमध्ये?
दिवाळीत. दिवाळीत आम्ही अ बेसनचे शक्यतो करतो. रव्याच्या नंतर कळीचे कळीचे करतो गावात.
अच्छा गावी.
हम्म हम्म. इथं पण बणवतं पण इथे जास्त मुल खायला नाहीत मागत. ते बेसनचं बरं पण पडतं करायला. पटदेशीनी. कळीच करायला ते जरा थोडस डिफिकल्ट होत. कळ्या पाडा. चूरा. पुना बांदा.
हो बरोबर.
तरी पण ते म्हणजे होतात. म्हणजे क आवडतसं कोणाला तर करतो मग. पाजेच असले तर. नाहीतर मग ते शक्यतो बेसन आणि र रव्याचे. रव्याचे आवडतात मुलांना. म रव्याचे करते जरा. हम्म.
अ आमच्याकडे पण रव्याचे करतात दिवाळी. आणि दामटीचे करतात. दम टि
हा ऐकूनये मी केले नाहीत कधी. मला करायचेत. बरेच दिवस झालं चाललंय ते. हा पण त्याला पण प्रेशर खूपे ना.
त्याला पण अस खूप अ याच्यातन जावं लागत. प्रोसिजर मधून.
तेच की, कारण ते दामट्या करा. पुन्हा तळा पुन्हा त्याला चुरा. मिक्सरला. ते ऐकून मी सगळं. करायचेत पण चांगले लागतात बोलतात सगळे.
चांगले लागतात. हम्म हम्म् हम्म. बरोबर ते बारीक करायचं. मग पाक करायला लागतोय, साखरेचा मग त्याच्यात दाब आपल्याला काय बदाम वगैरे टाकायचं सुकामेवा वेलची जायफळ असं टाकायचं.
त्याला पाक- पाक करायचा का, का असं- असं पण? नाही गुळ टाकुण अस पण होत
ना ते एवढे चांगले नाही मग पाक टाकून चांगले होतात, ते पाकात. हा मूर्त. त्यातना मग्न प ते फुगत पण आणि छान होतात चवदार.
बरं एकदा ट्राय करायला पाहिजेल, एकदा अह एकदा म्हणे ब, बघ ते एकदा करून मला पण आवडतं करायला सगळं वेगळं.
हाहा, हा बरोबर परत वरईत ते ते याचे करतात उपवासाला आपल्या राजगिरा लाडू.
हा,
ते पण छान होतात हम्म, हा ते राजगिरा फुलवाय गावी पूर्वी अशी फुलवायचे आशी ता तयाचेनार,
हा ते आम्ही तर ते विकतच आणतो असं काय राजगर्यांना आणून ह करत राजिराष असे हम्म आमच्याकडं आम्ही सर्व पिठात मिक्स करते मी कधी कधी अस पूर्णा. आ, भ मुगाचं,, गव्हाचं डाळीचं सोयाबीनचंचे तेशभश एकदा जरा थोडं, म्हणजे जे जे आपल्याकडे असतील अवलेबल कडधान्य हे, हू थोडं धान्य हे सगळंच टाकते थोडं, थोडं मी त्यात असं आणि ते भाजून अं भाजून चांगलं असं जरा जा जाडसर दळून आणले ना ती छान होतात तू बिप तुपात भाजून परत केले तर ते. बेसन पिठाचंच करायचं असं हम्म,
त्याच्यात काय टाकता साखर की गुळ?
शक्यतो आम्ही गुळचं वापरतो जास्त कारण साखर कमीच वापरतो. त्या मग गुळाचे, हा लागतात चांगले हो चांगले लागतात गुळाचे चांगले, त्याला फक्त भाजावं लागतं जरा जास्त. बाकी मगं असं त तुम्ही अ हे जर अं भाजलं नाही तर मग ते कच्च- कच्च नाही तर पिठाळं लागतात असे ते. त्यात मगं थोडेसे ड्रायफ्रुट हा, हा रवा पण थोडा टाक भाजायला जरा थोडसं हे टाकायचं ड्रायफ्रूट हे टाकायचे मग ते होतत टेस्ट
हा, हा, हा
आवडतात सगळ्यांना आमच्याकडे पण ते.
बरं,
असंय त्याला मूड लागतो करायला.
हो ना मला हे माहित नही. सगळ्या म्हणजे एकत्र पीठांचे चांगलं सांगितलं तुम्ही करून बघेल मी.
हा काळं छान लागतं, सगळ्या पिठांनच. ते आम्ही थालीपीठ बनवतो ना, त्याच्यात ते तसं
बरोबर हा थालीपीठ बनवते मी पण, पण आत आता मला म्हणजे तुमच्यामुळे एक कल्पना सुचली की अरे एकत्रपीठ करून पण चांगलं होईल असं.
हा करून बघा, म्हणजे आपण नुसतं ये ना थोडं थोडं म्हणजे जरा आता अं थोडं थोडं घ्या अर्धे अर्धे वाटी घ्या सगळं मिक्स कर हा आणि आता रवा टा पण मग असं जरा थोडंसं, भाजून व्यवस्थित हे करून बघा. तूप बीप लागत जरा जास्त त्याला, पण ते हम्म चालेल चला.
तो नाचणी घेऊ शकतो त्याच्यात, परत गव्हाचं पीठ घेऊ शकतो. तो ह ना हिरवेमुग नाचणी गव्हाच पीट
गव्हात बाजरी थोडीशी ते पण चालते हा बाजरी पण घेऊ शकतो आपण म मुगाची डाळ म्हणजे हे नसलं मुग नसल जास्तीची मुगाची डाळ सोयाबीन सोयाबीन
पण घेऊ शकतो बरोबर.
हा ते भाजून अस ते
चांगल आणि पौष्टिक पण खायला ना हे. चांगले पौष्टिक होतील हे कारण एकत्रच सगळं धान्य असतील त्यामुळं
हो हो चालेल, चला ठेवू काय?
एक मिनट अजून मला अजून काहीतरी अजून कसले बनवता तुम्ही लाडू?
अजून ला लाडू लाडू तसे बरेच प्रकारचे बनवतो आम्ही. असं डिंकाचे मुगाचे खोबऱ्याचे पुन्हा आळीवाचे ओल्या खोबऱ्याचे आळीवाचे पण भाज जून आळीवाच ते हे करायचं, भाजून हा आणि त्याच्यात ओल खोबर खोबरं टाकायचं आणि गुळ टाकायचा.
ओल खबरं, अळीव आखीच ठेवायची का?
हो आखेच. भाजून ते तसे कचकच लागतात जरा जराच्या ते गिळ गिळ पण लागतात पण त्याला ओल खबऱ्यातच ते चांगले लागतात असे हेज्यात नाही होत.
पण मग ते काय भाजायचं, त्याच्यात ओलं खोबरं टाकायचं आणि गुळ.
ओलं खोबरं पण भाजून हा गूळ आणि पुन्हा त्यात ड्रायफ्रूट आपल्याला टाकायचे ड्रायफ्रूट टाकायचे.
ते फक्त हा ते कंबर दुखीसाठी चांगले असतात.
हा हा हा ते कधी उन्हाळ्यात हिवाळ्यात कधी पण खा
नाही नाही उन्हाळ्यात नाही, हीवाळ्यातच ते गरम असत हा हा आळीव जरा गरम असतते.
अच्छा बर बर हिवाळ्यात मग मेथी
त्यातच मग तुमच कंटिन्यू होईल, मी कॉल करते इकडं
थांबा थांबा दहा मिनिटं नाही झाले, एक मिनिट जाईल वेस्ट. थांबा ताई, हॅलो अहो दहा मिनट नाही झाले.
नाही झाले का?
नाही ना माझा दिसतय ना इकडे टाईमिंग.
अच्छा बर मग झालं की सांगा, मग मी करते परत थोडं इकडं कंटिन्यू तुम्हाला तसंच
एक मिनट आणि याचे करता का तुम्ही लाडू? आ ब अशे अ खोबऱ्याचे वगैरे, गणपतीत करतात बघा गणपतीमध्ये खोबरं, बदाम- घालुनच
हा तसे नाही करत आम्ही, आम्ही मोदकच करतो त्याचे. असे लाडू नाही करत नाही हम्. हा मोदकच खोबर आणि थोडस गुळटाकून, आमच्या सासूबाई टाकतात जरा, आणि त्याचे कणक कणकेचे कणकेचे- करतो आम्ही ते खसखस बिस्कट टाकून आणि ओले मग असं ते-
चालेल चालेल ठीक आहे. धन्यवाद ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो मी करते लगेच तम्हाला एकदा. हा